हॅलो.
हां बसवतो की.
माहिती हाय, मजा येते ना?
हा येतोय.
हा आणि काय?
बोला कि.
आता काय निवांत असणार दिवसभर?
हो आता कमाला लागायचं ईथन पुढ.
होय परत रात्रीचा स्वयंपाक थोड्या वेळानं आणि पाच नंतर सहा नंतर.
हम्म. आणि काय?
काय नाही बघा, तुम्ही कोणत्या गावचं?
मी तासगावची हाय.
होय.
हा.
ह आ मग काय असेंल तुमचा तासगावात?
आमच्या तासगावात गणपतीचं मंदिर असं प्रसिद्ध आहे.
हो.
हा आणि अ गणपती मंदिर प्रसिद्ध आहे आणि अ गणपतीच्या टाइमाला आता ऑगस्टमध्ये आता आपलं गणपती बसत्यात घरात.
तेव्हा तासगावचा रथोत्सव मोठा असतो, मेन म्हणजे असं फेमस म्हणजे तासगावचा रथोत्सव. हा र तुचा हा दीड दिवसाचा असतोय.
असे व्हयं.
हा. मग गणपती अं.. एवढा म्हणजे, मोठा असो अस लांब लांबचे गावचे ते असं. तसं भरपूर जण पुणे मुंबई तिथे, नासाेत असतात रथ उत्सवना ते ना असं.
होय.
हा प्रत्येकांच्या घरामध्ये, प्रत्येकच्या घरामध्ये, पाहूने तेन असत्यात.
हा हा हं हं.
आणि त्या दिवशी अं.. रथ उत्सवाच्या दिवशी आमच्या घरात म्हणजे, पहिल्या दिवशी खीर असत्या. खीर मसाले भात आमटी असलं, असते आणि मग दु दुसऱ्या दिवशी मग मोदक तेन करत्यात, कारण का प्रत्येकाच्या घरात त्या दिवशी खीरच असते, खपली गव्हाची खीर असते.
हे रस्ते हा गणपती बापांच्या आवडते ना ते हम्म.
त्या दिवशी आम्ही, खीर मसाले भात आमटी ते करतोय मग परत दुसऱ्या दिवशी मगं. मोदक असं मग असं मोदकचा, मोदकच नैवेद दाखवतोय मग असं.
अं.. हं..
हां. आणि अं. म्हणजे दीड दिवसाचा म्हणजे, आज आला गणपती उद्या दुपारीत जातोय असा. आणि रथउत्सव म्हणजे, भरपूर असे लोकं असतात म्हणजे, माणसं असतात म्हणजे लेडीज तर एवढ. चेंगरूनंग एवढी गर्दी असत्या चेंगरून चेंगरून पाक अस. पाक लेडीज लोकांच झाल त्यामुळे, मी लेडीज लोक म्हणजे लेडीज बायका जास्त जायला बघत नाही. मग जेंट्सच असत्यात. मग ते रथ रथ ओढायचा ते सुतळेन, सुतळी असते काय मोठी अशी जाड असत्या. मग ह्या साइडून ह्या साइडून दोन अस दोन अस रांगा असतात त्या मग ते ओढत ओढत. ते ओढत ओढत तिथं देवापर्यंत न्यायचं त्या, अ मंदिर आहेत. ते शंकराचं तिथपर्यंत जाऊन आणायचं, म्हणजे तिथंपर्यंत जायचं ते.
हा हो.
आणि मग त्या, दिवशी लेझीम ढोल ताशा. अ एक असं मोठ मठा अस ते असं, मग त्याची तयारी पंधरा वीस दिवस अगोदर चालू असते.
हम्म हम्म.
हां.. त्या ढोलची म्हणजे, पथकची त्या अं.. तयारी चालू असत्या, पिरॅमिड. तेन सगळं असं एवढं, भारी असते बघण्यासारखं. तासगावच्या रथ उत्सवादिवशी अ हा अ ता हे. काय लेझीम आणि असं, मुली असं लहान लहान मुली मोठ्या मुली असं नटून असुटातीन घालून एकदम असं, एकदम आवरून ते ना असं लेझीम ते ते न, असं करत्यात करत्यात.
तुम्ही जाताय?
आम्ही असं बघायला जातोय, गर्दी असते असं लांबूनच असतो. नाही तर मग सं हा, मग संध्याकाळी म्हणजे यात यात्रा असते ना मग असं यात्रा म्हणजे, असं मोठी मोठी यात्रा असते.
हम् हम् हम.
म्हणजे गावात पूर्ण असं, गावात पूर्ण अशी यात्रा भरलेली असते. गणपती मंदिर पासून ते, त्या पाक एंड पूर्ण असं, गाड्या बिड्या असं पूर्ण बंद झालेलं असत्यात. म्हणजे रस्ताच बंद करतात हा. म्हणजे येणाऱ्यांच्या इकडून असं गावाकडून म्हणजे, सांगलीच्या रोड वरून येण्याचा रस्ता तेन असं पूर्ण बंद असतं. हा तर एवढं म्हणजे कार्यक्रम तेन सुरू असतात. हा एवढी गर्दी असते की म्हणजे. हा पोलिसांच तेनी भरपूर पोललीस असतात कुठं बघेल तिकडे ग पोलीस असत्यात.
हं हं.
हा म ते लई जस म्हणजे बायकांचं कामच नाही लेडीज लोकांचं काम
च मेन देवस्थान आहे ना सगळ्यांच काय म्हणत्यात त्याला आधार आहे तो.
हा आधार
ह सभ पहिल्यांदा कोणाच पूजन केले जातं गणपतीच तर केलं जातं.
हा तेच की आपण पहिला कोण
हा कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असली तर गणपतीच्याच नावाने कती जाते.
आता कुठला देवाला जा कुठं पण असं कुठं पण बाहेर पडत आणिण गणपती बाप्पा मोरया. स म्हणतच जात्यात सगळी.
तोय होयच की आणि त्या दिवसात ना इत व छान वाटतेय ते गणपती आले की. पूर्ण घर भरून जाते त्यांच्यासाठी काय करा काय नको.
हा आ म्हणजे कोणतच पाहुना आल्यासारखं म्हणजे अस नको जायला नको असं वाटत घर सर्वांसाठी. ला अ ट्रेन चालत असताना की.
विशेष आहे की ते गणपती बाप्पांना सोडतच नाहीत. रडायला चालू करते ते, का चालला का चालला. एवढंच त्यांच प्रश्न असतात.
विसर्जन करताना तेन, लहान मुलांच्या म्हणजे रडत्याच असतनी लहान मुलं. नको जायला गणपती अस, शाळांना सुट्ट्या असत्या, दोन दोन तीन दिवस सुट्ट्या असतात. आणि आरती सकाळ संध्याकाळ आरती.
ते चालू असते, आरती देन सकाळ संध्याकाळ तेन.
गणपती म्हणल्यावर असं, म्हणजे गाणी मग नंतर. गणपतीचा असल्या मग, गौरी दोन तीन दिवस.
गणपतीच्या आरती म्हणतात तर, काही वेगवेेगळंच वाटत असतं. ते वाटतय हो भारी वाटते सगळ मन बघून. भरून चालले असत आपलं.
आणि आमच्या मध्ये ना असं, गौरी पण असतात उभ्या गौरी. अं.. साडीतेन नेसवायच.
साडी नेसवून अं, हो तेच दोर घ्यायचं.
हा ते साडी नेसून ते पूर्ण, सजवायचं तेन गज गजरा बिजरा जेवढं, गौरीला सजवल तेवढं कमी असतंय.
हा असं कमीच असते, आणि त्यांचे डेकोरेशन पुढं. ते आणि वेगळीच, एक दिवस अखंड त्यात जातोय. आणि परत ते काढताना वाटते का, चालले का चालले कोणास ठाव, इतकं छान केलं होतं.
ते जात जाताना अस पाणी म्हणजे, पाण्यासारखं दिसतंय अस माझं तर असं. फिल होते मला. हा म्हणजे असं एकदम चेहरा, असा पडलेला असतोय गौरीत. दोन्ही पन आमचे दोन असत्यात, तुमच्यात किती असतात.
आमच्यात पण दोनच असतात.
हा एकेकांच्यात कसं एक गौरी, आणि एक शंकरो बा असं काहीत असतोय ना असं.
अं गौरी नाही हो काय म्हणायचं, तिला एकनिष्ठा. हा हा आपल्या इथं कनिष्ठ आणि काय ज्येष्ठ, ज्येष्ठ आणि कनिष्ठा. दोन असात्यात.
हा कोल्हापूर साईडला गौरी. आणि शंकरूबा असते म्हणजे अस शंकर, शंकर आणि गौरी असते असं दोन असतात.
हा ह, हा हा ते शंकरोबा हो बरोबर आहे. ते त्याची पण मूर्ती उभं करतात ना, ड्रेस घालून त्याला हा. घालून हा. दे येतात आणी काय काय आता किती त्यात ट्रेडीशन झालंय भरप पूर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत्यात.
मगत काय?
सायकलीवर बसवून, बुलेटवर बसवून, त्यानंतर ते लक्ष्मण काय ते? हो हो, धनू उदळताना पैसे हा हा पैशाची खर्च आहेत, परत कमीच आहे. जात जाते चीदळतना, पाकडताना भरपूर काय काय करतात.
भरपूर असतय, भारी भारी असतय आणि.
भारी भारी असतय.
तर म्हणजे तेवढ्या येतं ना ते असं काय करून आणि काय नको असं वाटतंय म्हणज काय करायचं आता गौरीला असं म्हणजे, प प्रत्येक वर्षी असं वाटतंय. आता काय करायचं आणि आता काय काय आणायचं? दागिने तेन एवढं अस तुम्ही पण असं वाटतय की बाबा आणि काय आणायचं.
आणि काय आणायचं, दरवर्षी नवीनच काहीतरी घेऊन आलेला असतोय आपण त्यांना.
हा तेच की.
आणि यात्रा कशासाठी असतेत्या, ह्यासाठी असतेत्या. त्यांच्यासाठी काय घ्यायचं?
हा ते तेच की मला तर त यात्रेत असते तर हा. गौरीसाठीच घ्यायचं आपल्यासाठी काय नाही.
गौर नाही नाही होयच की, वेगवेगळ्या व्हरायटीचे मंगळसूत्र. सेम सेम घ्यायला लागतय.
हा
आणि हे छान झालं का ते छान झालं वेगवेगळे हे? त्याच्यासाठी साडी दरवेळेला नवीन.
हम्म. जाऊन तिकडं कमी असते, गौरीना त्रा काय साडी. होय. हो दरवेळ, दरवर्षी नवीन घेते दो दोघींना पण.
दोघींना पण हम्म, आम्ही पण तसंच.
त्या काय म्हणणार, तुम्ही एवढं एवढ नवीन नवीन साड्या बिड्या नेस नेसताना आम्हाला दरवर्षी एकच का साडी? त्यांना बर म्हणजे अ महिन्याला ना तर बाबा वर्षाला तर इथन आणू शकते ना आपण.
होईस की.
हा. ते मग साडी ते म्हणजे असं नवनवीनच दरवर्षी दोघींना सेमच म्हणजे त्याच पॅट फक्त लेअर करा चेंज फक्त असा.
चेंज फक्त, हं.
हा साडी तेन नेसवून तेन भाला आणि तेन गंध लास्टला ते नाहीत का कान उघडायचं असते ते. न उघडयचं, ए तो पर्स हाय ना, होय करते की
गानी येत.
नाही गाणी तर कुठं नुसत असं अस वाजवा का नाही हे करायं आ माझं कुठ तर कुठं कोण गाणी बिनी नाही आहेत.
हा हा, मग ते गाणी म्हणायला लागतेत ओ त्याला. होय एक
आता पहिला कस्टम अ. होतं होतो, आता ते कोण आता बायका तेवढं हे करत नाईत. हा आता को आता बायकांना पण खाय येत नाही त्यामुळं नुस्त.
काय येत नाय हम्म.
ते उलत काय ते? हा उलतान घेऊन असं असं वाजवायचं नुसतं. हा तेवढं मी घेतोय फक्त, आता मग आम्हीच येत नाही, तर काय करायचं मग.
अं हं.
हम्म, हा गाणी यायला पाहिजे.
आणि त्यांना भाजी भाकरीच नैवेद्य आवडतो लय
हा जाताना झा जाता ना नाही पहिलं हा दुसऱ्याशी भाझी भाकरीच नैवेद्य.
आलेल्या दिवशी आलेल्या दिवशी, आले ज्या दिवशी येतात ना त्या दिवशी. हा, शेपूणची भाजी आणि
मिक्स भाजी असते ना, ते मिक्स पोरच मिक्स भाजी असते.
आमच्याकडे नाही, आमच्याकडे ती शेपूची भाजी असते.
होय काय? आमच्या इथ पूर्ण कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या मिक्स भाज्या असत्यात. मिक्स भाज्या की भाजी करायची, हा पहिल दिवशी आपण पहिल्या दिवशी येतात ना माहेरी, तेव्हा मिक्स भाज्याची. भाजी आणि भाकरी करायची.
आणि दुसऱ्या दिवशी पोह्या. आणि तिस तिसऱ्या दिवशी मग ते. काय म्हणते त्याला गुळ दही आणि